हॅलोसध का
हाय मग हा येत येतय
ह येतो बोल की
माझा आहेला ना
हो हो येत येत काय करतेस
अ का
हो हो येतो येतोय की अच्छा जवलिस
काय केलंय
काय नाही म्हण हा हा हा आवाज लेट येते वाटतं नेटवर्क प्रॉब्लेम मु
होय होय
हा बस झालं तसं जास्त नाहीये थोडा येतोय
हा बरं लेट नाही आता आवाज हॅलो हॅलो हॅलो हॅलो